बोला झाले. काम वगैरे झाले.
हो काम झालेय.
झाले का मग आता वाटलं कराव कॉल यांना.
हा आता. काल तरी काल काम राहिली होती आता काम वाटत पावलेलं.
अ आज मी हा हा मी शेतात गेली होती. शेतातले काम केले मग आधी मी एक वाजेला घरी म्हटलं आता घरच्या काम केली म्हटलं कराव येत ना कॉल
हो ना नाही आता चालूच आहेत ना कॉल करण आता कस दुपारचा वेळ कसा महिलांना भेटते बोलायला.
हो ना नाही तर काय सकाळी बिझीच राहावं लागतं ना मुलांमध्ये बाई सकाळी उठलो की मुलांच करावं लागते पहिले.
हा हा तेच कामा.
त्यांना सकाळी उठणं त्याची आंघोळ करणं ब्रश करणं हे ते करून देणं.
हो.
पहि ते झोपत उ उठायच्या वेळेसच खूप त्रास देतात हं. ह सरापैकी करून देणार नाही तर काय आता. त्याचा अभ्यास राहिला ह्या अभ्यास घ्या लागते आता.
ह ना.
आता चारक बाजूला तर.
कॉल झाल्यानंतर मग हे जा. हम्.
तिसऱ्या नंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे कराव लागते.
त्याच्यानंतरंत हो आपल्या महिलांना खूपच काम आहेत म्हटलं. त्याच्यात त्याच्यात आपल्याला हे कार आप हे का. दिलं.
काम हे काम दिलं आता हे ऍडजस्ट करावच लागते आपल्या घरच्या काम करून मुलांच करून. शेतीचे काम करून करावं लागू ऍडजस्ट. हो ना बरोबर आहे करावंच लागते. बाकी काय बनते भाजी वगैरे काय बनलते.
ख म्हणज आज कारल्याची भाजी होती.
हा काय मी आज कवढं केलं होत. कवडा आणि टमाट्याची चटणी केली होती.
हम्. एवढं का आवड खूप चांगलं जाते म. त्यात वेळ म्हटलं पवळं खायचं. या ते एढच ना चांगलं लागते हो हो. कसं बनवलं मग सांगा खरं.
आम्ही हे अ काय म्हणतात आता हे बारीक शेंगदाणे नाही. शेंगदाना भाजून थोडासा बारीक करून तो पण टाकते त्याच्यामध्ये थोडासा छान लागते. ह चार पाच शेंगदाने भाजून भाजून त्याच्या. टपर काढून टाकले ना तर आमची मॅडम होती ते मॅडम न केलं होता एक वे मॅडम न दिल तर मला त्या पा मला पण ते सवय लागली हो मस्त चटणी ज मस्त होते
बारीक करून टाकले होते शेंगदाणे कि तसेच टाकले होते
नाही हे भाजून ते थोडे शेंगदाणे त्याच्यामध्ये त्याचे टपर काढयचे. एकाच्या दोन करायचे ते हा ते हा हा एकाच्या दोन किंवा तीन कसे करू ज चिक्कीला कसे करत पण तसे करून टाकायचे चटणी जे करायचे ना मीरची चटणी केली
हम्म
ते चटणी होऊ द्यायची पहिले तेलामध्ये.
हम्म
नंतर शेंगदाणे सोडायचे आणि नंतर ते कवळं सोडायचं तेलातच होऊ द्यायचं मस्त.
हला
हा चवीसाठी पाणी टाकायची गरज पडतच नाही वाटला तर चवीसाठी दोन धने बारीक ठेचून टाकायचे त्यांना चांगली चव येते.
हो धने आहेच म्हणा भाजीला कोणत्याही भाजीला चव येते. आणि तसं कवडं म्हटल की म्हणजे ह्या वेळेस ना कवडं खावासच वाटते. आज हो. हा हातगाडीवरही आलं होत आज म्हटलं कवडं घ्या. वाटलं होत पण कस आता कस वांगे घरी होते हे कारले घरी होते.
हम् हम् कारलं छान लागते ना. कारल मस्त आम्ही बारीक शेंगदान कुठून कुट करूनच टाकतो कारले तेलामध्ये एकदम मस्त होतात
हो नाही खरच चांगले होत कारले आमच्या घरी पण सर्वांना आवडते. म्लाना पण आवड म्हट कारची भाजी का का जणना अस म्हण क पळू असत म्हणून आम्ही अजिबात भाजी खातच नाही पण कारल्याची भाजी खाण खूप शरीसाठी चांगल असत. खूप चांगलं आहे म्हटल
हो हो बरोबर आहे ना शुगर कंट्रोल मध्ये राहते त्यानं चांगलंच आहे हे कारल्याचं मला खूप आवडते माझ्या घरी माझ्या घरचे तर आवडीने खातात. कुठं गेलं तर आणतात ते कारल बाजारात असलं तर आणतात सााती मध्ये असलं तर आणतात कारलं
मु म्हणतात की कारल बण स्पेशल मधलं कारल्याची भाजी सांगत
आम्ही दोघं खातो त्यात जास्त तेलामध्ये जास्त परतू द्याव लागते ते तळावा लागते तेलामध्ये तेव्हा ते चांगलं लागते.
चांगलं लागते ते बनवा लागते तसं बनते ते खूप चांगलं ते कडू नाही बनत. काहीच नाही फक्त ते बनव्याची मेहनत आहे फक्त त्याची
चांगलाय तुम्ही कसं बनवता ते कारल मग.
मलं काय कारलं मी आज मसाला कारल बनवलं. कारले घेतले हा कारले घेतले ते धुवून काढले त्याच्यानंतर मग त्याचे दोन काप केले. के कारण की ते मोठे असतात ना तर मग ते. त्याा बरोबर बत नाही म्हजे छोटे छ के तर ते कस पूर्ण फस्त होऊन जाते जास्त मोठं असला कधी तर ते खायला थोडस माग पुढच करतात म कारण मग अस दोनशे दोन काप केले त्याच्यानंतर शिरा वाटला त्याला त्यात मधलं ते सर्व काढून घेतलं आणि मसाला तयार केला. आपले शेंगदान याचा म मसाला तयार केला मी तिडाचा तिळ आपले हा तिळ घेत असते आपलं. तिखट आणि हे बाकी सर्व मिक्स करते तिखट हळद मग मसाला जी आपल्याला समजा टाकायचं असलं आणि त्याची चव लावते मी तिळाची त्याच्यानंतर मग हो भाजूनच हो भाजून. बारीक करून कुठ करून त्याचा बारीक
हा हा बारीक पुुठ.
हम् त्याचा बारीक कूट करून मस्त. मसाल्यामध्ये मसाल्यासारखा मसालाच तयार करायचा त्याचा पूर्ण र मधून काढून त्याच्यानंतर मग ते मसाला ती तेल टाकून द्यायचं त्याच्यात कढईमध्ये त्याच्यात आपाआप त्या कारल्यामध्ये ते भरून घ्यायचा मसाला जो आपण तयार केलेला मसाला असतो ना तो भरून घ्यायचा शेंगदा काय ब तिड्याचा कूट आणि बाकीच तिखट गखड सर्व मिक्स केल्यानंतर त्याच्या भरून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर ते तेलामध्ये परतून तेलामध्ये सोडायच हो क म कळेमध्ये थोडस ते टाकायचं आणि ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं एक एक आणि मग उलटून वाू वापू द्यायचे ते थोडसे त्याच्या झाकण ठेवायचं. मग असं परतत राहायचं ते समजा तिरत राहायचं.
ते काल्याचे कापात ते धग्याना बधून ठेवतात काय त्याच्यात मसाला रास.
नाही नाही नाही मग बांधून नाही ठत त्याच्यात आतमध्ये भिट्टत बसतो तो मसाला नाही अजिबात धग्या ना काप त नाही काहीच नाही पहिले असं सरळच ठेवायचे जसे की समजा वर मसाला आहे ना. तर पहिले अस स रडस ठेवायचे त्याच्यानंतर मग थोडा वेळ त्यांना वाब दिली नंतर मग ते कडक हो. धला मसाला कस जस घट्ट बनून जाते घट्ट बन तर पडक होत. त्याच्यानंतर म पलटायचं काहीच नाही होत. हा म केलामध्येध्येच केलं क खूप चांगले लाग.
हो बरं आहे ना मून मुलं खातात ना जास्त तेलामध्ये ते जड फ्राय केली की नाही. तेला च चांगले लागत असतात. बर आहे ना नवीन रेसपी माहीत तरी पडली तुमच्या इकडून आम्ही शंगदाण्याच आहे ना पहिले तेलामध्ये बारीक धुून धाून ते तडतो. आणि तळल्या म्हणजे मध ते तळल्यावर ते कांद्यामध्ये भूद येतो.
हम्म.
कांद्यामध्ये उ दिल्या नंतर याच कूट टाकतो आम्ही कायचं याच शधनाच कूट टाकतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते चांगले त्याच्यामुळे ते चांगले होता चविष्ट
हो ते गनची पद्धत आहे फक्त मेहनत आहे वेगळी कसं आता कोणी कसं कर. ते कापल्यानंतर तखट मीठ टाकलं की द्या बनवा मग ते कस त्या डपणा ज आहे तो ज तच राहतो ते सुरुवातले काय कराय लागते कार. आपण आता ते समजा चकलीचे करायचे असले आपल्याला तर त्याच्यात काय करायचं मीठ घालून ते थोडा वेळ. ठेून द्यायचे त्याच्यानंतर त्याच्यात मग ते कळू कळुवटपणा डू जो बन असते ना पूर्ण त्या मिठाच्या पाण्यान. समजा निघून जात आणि तेव्हाच ते पिडून काढायचे अस चांगले घट पिडायचे. कोरडे करायचे हा पूर्ण देशतला कडूपणा निघून जाते काहीच राहत नाही. त्याच्यानंतर मग आपल्या दुसऱ्याच पाण्याना धुवायचे ते असं. महिला काय करतात डायरेक्टच पाण्याना धुऊून घेतात मीठ टाकत समजा असं मी ये न.
आम्ही तर कधी कधी रात्री रात्रीच्या वेळे चिरून मिठा
बापरे मग ते त खूपच चांगलंये, त्याच्यातलं तर खूपच चांगलं जे अस पूर्ण कडूपणा पुर्ण निघून जाते.
निघून जाते हो रात्री स्वयंपाक वगैरे झाला, तर झोपण्याच्या अगोदर करून टाकतो ते.
आणि ते कसं असते झोपण्याच्या अगोदर केलं तर समजा सकाळी न कय मग टेन्शन राहत. नई, कस आहे ना सकाळी कस लवकर घेत आणि झटपट केल्या जाते.
हा हा बरोबर आहे.
बर आहे ना ते.
आता पंढरपूरची यात्रा येऊन राहिली जात नाही का पंढरपूरच्या यात्रेले.
नाही आता पंढरपूरला तर नाही होत जाण शेगावला जाऊ. तिथं दर्शनाला हो एका दिुशीला तिथं पण गर्दी असते ना खूप
हो खूप गर्दी असते ना आता हे पावसाचे दिवस आहेत ना
हा पावसाचे दिवस आता आता अम अे देवाच्या ठिकाणी म्हटलं जास्तच गर्दी असते आणि एकाद झाल्या आषाढी एकादशी खूप मोठी एकादशी असते त्या ठिकाणी म्हटलंण कोणतही देवाच्या ठिकाणी गेल गेलोच पाहिजे म्हणतात त्या दिवशी असं आहे मग आता कसं आपल्याच इतकं दूरचं दर्शन होत नाही तर मग आपलं शेगावच बरं आहे. जवळपच तिथंच आपलं पंढरपूरेय.
पंढरपूरे बरोबरे, लहान सध्या लहान लहान मुलाला घेऊन एवढ्या दूर जाता येत
नाही नाही जमत नाही. आपलं अजिबात जमत नाही घराच्या बाहेर म्हटलं की, नाही जमत.
तर थोडीशी जबाबदारी कमी झाली. लेकर मोठे झाले की तेव्हा होते जाण समजा.
हो ते आहे थोडेसे त्यांना समजते. त्यांना समजते स्वतःच्या वस्तू स्वतः घेऊ शकता त्यांना बाहेर जाणं येणं सर्व गोष्टी ते समस तेव्हा काही वाटत नाही? कि समजा बनतीकार जाऊ शकत आपण पण तरी पण नइ थोडा वाटत बर मुला या ना सोडून नाही जाव वाटत माझ तरी म्हणजे असं हाय हे
आमची इच्छा बाहेर चालली आहे तिकडे पणपुला चालले आता एका बॅटाचा कॉल आलाता मला म्हटलं जा म्हटलं बाई इथं काय अनुमनुन जा आले सगलायला तुमकु
हो पंढरपरच खूप आपलीकडे केमिकलच असते ते लाल हो ते कलरच असते ते केमिकलचा कलर च न असते ते खूप चांगलं असते आणि हळद पण खूप चांगली आहे म्हणतात तिकडची
ह का हळदीच नाही मला माहित कुंकवाचं माह आहे त्याच्या बाईला म्हटलं अंजा म्हटलं होोवा नि नाही
मम
असं काहीतरी नवीन म्हटलं पाहिजे काही ना काही आता आपण तर काय जाऊ शकतच नाही एवढा दूर आपल्या लहान लहान लेकरा आहेत आपल्या घरची जबाबदारी आहे
ह नाही जाऊन नाही शकत आता हे कोणी सांगते तर कस कसं ऐकतो आपण ते सांगतात की मिळ ते मिळते तर ते कस म आपल्या लक्षात राहायच की नाही त्यां सित
हा तेच म्हटलंंत येल वि म्हटलं माझं काही होत नाही लहान लहान मुलं तर माझ्याशीं काही होत नाही जाणं आता तुम्ही चालल्यातच म्हटला ना म्हटलं आम्हाला
ह ना बरं मग आता पाहा तुमचा कॉल पाहा म्हटला किती झाला घेऊन आलेस मग सांगितलं का त्यांना मग
कायच
येम कस
हो हो सांगितलं ना त्यांना
तन मगता ते दर्शन केले ना
हो
तेव्हा मग तुमचा पर्सनचा